हॅलो.
हॅलो.
हम्म बोल.
हॅलो.
हॅलो.
हा येतो का आवाज?
हा येतो येतोय.
येतो ना हा ठीक हाय. आणि कोण कोण असतं घरात?
हामी तिघीच फक्त.
मम्मी पप्पा
हम्म सासू सासरे
सासू असंल ना?
हम् तुम्ही हिथं तिघीच असशीला. नाय दोन्हीनी नाका
कोणतं?
निमीनी नागव.
कुठं आलं हो हे
अम तिथेच आहे तासगावच्या आसपासच येतयं.
आसपास असतयं हा कारण म्हणजे ऐकले ना- ये नाव हे. पहिल्यांदाच नाव ऐकलं म्हणून मणलं छोट गाव आहे काय हा हा
छोटं गाव हाय त्यामुळे नाही काय कळत.
हा हा तासगावच्या पुढं असं गेलेले पण नाही मी तिथपर्यंत आलेले हाय. तासगावच्या पुढं असं म्हणजे कोकण भागच लागतो ना.
नाही नाही हिथं कोकण नाही कोकण इकडं कुठं.
म्हणजे असं अ कोणती तर अशी दुसरी गावं. म्हणजे कोकणा टाईपच असं. म्हणजे असं हे पण नाही काय त्याकडं म्हणजे ते अ काय म्हणतात घाटी वगैरे घाट टी वगैरे नाहीेये.
नाईये.
नाही.
सांगली वगैरे माहीत असेल
हे सांगली माहित ये. आमचा भाऊ तिथ आहे. माधवनगर माहित ये माधवनगरमध्ये दीना नंदा आय. तसच, तसच, तसच हा तसच पुढं सुद्धा आहे. ता हा हा हा
बाकी काय, रेसिपी सांगा कुठली त छान, जे तुम्हाला बनवायला येत्या. तुमच्या इकड असेल
तुम्हाला म्हजे काय आवडत सांगा मग त्याची रेसिपी सांगते तुम्हाला शिरो कवा बनव का अशी
नॉनवेज बनण. नॉनवेज ची सांगा ओ
नॉनवेज आवडत जास्त काय? बिर्यानी वगैरे करता. चिकनची काय मटण - आज करणार ये, अरे भाई आज वार कुठला? नाही आज गुरुवारच नाही. गुरुवारच नाही आम्ही खाईत. आमच तीन वार तर असतात. शुक्रवार, बुधवार, रयवार हूं आज उपास असतोय. मुलगीचा गुरुवार स्वामी समर्थ.
हा हा
तुमच्यात, तुम्हीपण दह, तुम्ही कुठला उपास करत नाही का?
हा असतो की, माझे माझी माहेरी ति करतात.
इथं काय पाळत नाहीत काय म बरय सासूरवाडीत जेवढं ये, अ खुल असेल तेवढंच बर आय
होय.
एक एक ठिकाणी असतय ना की हा नाही ह्यो उपास करा. त्यो उपास करा असं असतय न एक एक ठिकाणी म्हणताना म्हंटलं
तस काय नाय.
हम्मं
मेहंदी वाळली.
दहा मिनिट तुम, दहा मिनट आता बोलते तूमच्या वर ती काय पटपट निशा असेल णा तिथे अर्ध्या तासाच ते लावलय. परवाच आता मेहंदी लावलेली मी पूर्ण म ते थोडस वाईट म्हणजे अ मध्येच भांगतच जरा व्हाईट झालेत. माझी केस जास्त करून म ते कसतर वाटतय म्हणता न म ते म लाल पण कसं म्हणजे पूर्ण भा ते कसं वेगळच दिसतेय. लाल जास्त करून म्हणता न म तिथ आता ती निशा ब्लॅक आणून जरा लावलय. हम्म. आणि ते पण त जास्त टिकतच नाहीत आहो कलर. लगेच असं एक दोन धुन दोन वेळा केस धुतली की कलर लगेच जातो. हो त्यामुळ काय युज करायचं काय कळतच नाय आणि केसासाठी कसं डोकं व्यवस्थित पाहिजे ना, ते नाही ते कायतरं वापरलं आणि काय तर झालं तर भीती एक असते ती हॅलो, हम्म, हं काय झोप वगैरे यालीय का काय?
नाही- नाही आओ मध्ये रेंज जाते ना.
ये नाही ये गं हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
तुम्हाला तर मुलगा आहे ना? तो हॅलोे येतोय का आवाज?
हा मला मला ये, येतं आहे.
हो या लागलाय, नाही मी ते हॅलो, मला आलाय की तुमचा आवाज माझा यात, माझा येत नाहीय काय? यायलाय ना.
येते की हा,
हा ते वर मुलगा आहे का? हेत ना लहान मुलगा आहे, तो घरी माझ्या आलाय काय विचारायला सगळे यायला लागले. तो आमच्याकडंच असतोय ना जास्त करून. तो कसं माझ्याकडचं नाव सांगतोय काकीकडे जातो म्हणतोय, आन् पूर्ण गल्लीत जाऊन हिंडत बसतोय, मग गाड्या आल्या, काय आल्या म्हणजे आता एक चार वर्षाचा आहे ना तो.
हा- हा.
सगळं कालवा सुरू आहे बाहेर, माझं लक्ष तिकडं होतं. हा ह हा असं ये आमच्या घरात म्हणजे आमच्या या तिन्ही मुली ते मग खेळायचं करायचं, मग ते जास्त इथं रमतोय ना आमच्या घरात. त्याच्या, हा त्याच्यामुळे सवय झाली ये त्याला, आम्ही दोघं जरी कुठं गाडीवर तो बसणारा म्हटलं की वरण बघतलं की पळत येतोय, मावा न्या, मावा म्हण ते मला नेयला मला, मला न्या असं म्हणायला येत नाही, मावा मी येणार. मावा -मावा, मावा न्या म्हणजे अजून थोडं जास्त बोलत नाही, बोबडेच बोलतोय. थोडस, थोडंस असं बोलतो ठराविक शब्द. स्पष्ट अजून बोलत नाही. हम्, त्याच्यामुळे जर थोडा म्हणजे मनोरंजन होत असते आमचं. पोरी दोन्ही एकदम गेल्या तरी काय एवढं वाटलं नाही, हा आहे की आमच्या बरोबर.
अच्छा, काय बनवलंय जेवायला? जेवायला काय बनवले ते म्हंटलं? नाही झालं अजून, अं जेवायला काय बनवलंय आज म्हटलं?
आज आमचं बघा हे काय म्हणतात त्याला, श्रावण घेवढा. हॅलो,
हा, हा, हा.
हॅलो, हा श्रावण घेवडा, गरगट्टा वगैरे केलेला आहे. आणि मी आता सकाळी च काय जास्त बनवत नाही ना चपाती भाजीच कारण मी एकटीच असते, खायला दुसर कोण नाही म रात्रीच जरास शिल्लक असते आणि सकाळी डबा सकाळी दिलेला असतो ना, त्यातच मला पण करून घेते की नाही परत परत करत बसत नाही.
हा हा हा. जायची गडबड म्हंटल्यार वर
हा, मग दोघं पण डबा घेऊन गेलेत की मग काय म मला त्यातच मी चपात्या आणि जरा भाजी करून घेते. म आता बीन्स होते बीन्स जरा केलते रात्रीचा जरा भात आहे बास. चपात्या दोन भात झाल भात पण काही जास्त खाईत नाही मी.
अच्छा.
हा नॉनव्हेज म्हटलं तर मग शुक्रवारी आता उद्या उद्यात काय, अ
नॉनव्हेज
हां बोला की
नॉनव्हेज काय म्हटलं?
उद्या म्हटलं, शुक्रवारच नॉनव्हेज पण आता उद्या पण येणार सकाळी सहालाच जायला लागणारये.
हम्म.
आवाज क्लियर येत नाहीये.
हम्म. हो,
हॅलो. हा हा टायमिंग झाली का सांगा, का मी हॅलो येतो ना आवाज
हा येतोय येतोय मला येतंय, तुम्हाला येतेय हॅलो
मला पण येतोय की मला पण येतोय की आवाज, हा हॅलो
हॅलो हॅलो, काय म्हणताय
मग तेच कि मला आवाजच येत नाय म्हणजे मी कायतरी उत्तर दिलं की तुमचं म्हणजे आवाज येत नाही ना मला काय उत्तर मिळत नाही आहे प्रश्न विचारला की म्हणतान मी हॅलो हॅलो करायले, हम्म. हा हा हा. तेच म्हटलं तुम्ही त अ म्हणजे टायमिंग झाली की मला सांगा कारण माझे हे ऍपच उघड ओपन व्हाय लागले त्यामुळ पूर्ण बाहेरच आली मी त्यातनं
अच्छा सांगते सांगते मी.
हम्म तुम्ही बघत रहा.
हा हा.
हम्म, झाले का टाईम का नाही? हो हो हो जेवा जेवा नाही झालं, अजून कितीयेत अजून एक मिनटं हायं
आई कनिस आणायचंय काय, कनिस पाणी
हॅलो
हम्म.
हां जेवा जेवा निवांत जेवा. आता नंतर बोलुया. जरा जेवून विश्रांती घ्या.
केस धुवून हो हो.
केस धुऊन जरास, आता मी जाऊन येते शाळेत हो हो हो, मी तुम्हाला कॉल करते. आणि मग करते.
हो चालेलं ठीक ये
झाले का टायमिंग, झाले टायमिंग
पन पंधरा सेकंद
हो हो, टायमिंग झाली की, कट करून टाका मग तुम्ही हा मी आता बघते थांबा मी